हा लागला कॉल आज.
आता आवाज येतेय.
होय होय येतंय येतंय तुम्हाला येतंय ना.
हा येतय आवरली का कामं.
होय चाललेत बघा आता हे कामं करत करतच करायचा आता हे कॉल.
हो आजच एक दिवस आहे ना आता.
हम्म होय तेच की. तुमचं काल मग कोणाला लागलाच नाही काय कॉल इथून.
अहो कोणालाच नाही म्हणजे लावले मी दोन फोन. आणि एक जणाला दोन फो कॉल तुम्ही नाही का नंबर पाठवलेला त्यांच्याशी आधी माझं बोलणं. झालेलं दोन-तीन कॉल झालेले मग त्यांनाच परत लावला कॉल तर. दोन वेळा लावला तर दोनात झिरो झिरोच झाला मग ते फेल जातय ना.
आई होय.
हा माझे असे फे दहा झालेत आता फेल गेलेत.
आय्या.
दहा कॉल झिरोज झालेत त्याच्यामुळे आज. हा ना आज आता फोनच जरा अवघडच आहे म्हणजे आजचे आणि गेले की काय.
होय आणि मग आता किती राहिले कॉल तुमचे.
माझे आता बघा पाच राहिले आता हा धरला तर पाच कॉल राहिलेत. आता मग आमच्या दिदी काय म्हंटल्या की जरी तुझे हे ही इकडनं फेल गेले तर तुला.
हा हा आवाज आडक
म्हणजे तुम्ही कॉल केला की तुम हा येतोय का आवाज.
हा हा हा येतोय येतोय काय म्हंटला हा येत हा हा.
तुम्ही कॉल
हा होय मा मी केलेले की नाही ते तुम्हाला पैसे भेटते.
हा ते म्हण ल्या हा कसा आता हे ना ओ म्हणजे हा झाला. ते आता ट्रान्सक्रिप ना!
हा येतोय.
तुम्ही केलं, ते? तू केलाय कधी तो ट्रान्सक्रिपशनचा दो तो टास्क?
नाही आता हे झाल्यावरच, नाही आता पुढचा येणार. अजून आलाच नाही काय.
म्हणजे हा पण, तुमचा पण हा पहिलाच आहे का?
नाही-नाही म-मी, एक वर्ष झालं करते सोडा ह्याच्यात. हा फोन फ्रेंडचा झाल्यावर, आता पुढचा येणार नाही टास्क? होय. असं, होईल ते. तिच्या आधीचे आलेत, मग आता हेच्या नंतरचा आता येणार. आवाज, अडकाय लागलाय ओ.
रे-रे टास्क रेग्युलर नसतात.
नाही-नाही, रेग्युलर नसतात हे. म्हणजे आले तर येतेत पण, नाही तर असं म्हणजे दोन तीन महिन्यानं, पंधरा दिवसांनी असं येतेत.
हा.. हा.
कस आहे? पण, छान आहेत. माहिती वगैरे भेटत्या, भरपूर ओळखी पण झाल्यात. टास्क मधून.
हा ओळखी झाल्या, हा.
हम् हम हम्.
म्हणजे मी आता, पहिल्यांदाच हे मला आमच्या ते दीपा दिदीनं सांगितलं.
हा हा हा ते एखादीी बसून करतात.
ते आपण म्हणजे एक वर्ष काहीतरी झालंय त्यांना आपण.
हा हा हा हां.
पै पैसे भेटतात ना ह्याचे.
होय होय भेटतात की. भेटत्यात. असं लवकर नाही भेटले तरी लेट भेटतात पण. होय झालेत कि दोन हजार का किती झालेत.
हा.
असं आहे तेवढं तर कुठलं आणि ते पैसे भेट. ण्यापेक्षा कसं अ माहिती पण भेटत नाही जरा. घर बसल्या कोण एवढ्या आपल्याला माहिती देणार आहे आता
हो, कोण नाही ते? आणि कसं? ओळख होती, नवीन-नवीन काय नाही काय प्रत्येकाचं जरा समजत ना! हम्म्.. सगळ्यांचं म्हणजे प्र-प्रत्येकांची तिकडची पद्धत वेगळी राहते. ह.
होय.
सगळ्यांची पद्धत वेगळी राहते ना आणि
ह ह.
हम्!
आणि काय तुमचं आवरल.
नाही बघा स्वयंपाक
चाललेयच बघा. नाही चालय स्वयंपाक चालयं आज रविवार आहे नाही त्यामुळ आवर नाही लवकर आता मुलांच आवरायचं करायचं. हा, असं आहे. होय, आज सुट्टी असल्यावर निवांत असतं त्यांचं. होय आमच्या मु मुलांचा कस उठत नाहीत. सुट्टी असली की बिन उठवता उठ
हा.
ते लागत नाही त्यांना असं आहे ते त्या दोघांचं. झोप होय झोप झ म्हटलं म्हणजे खेळायला ते जायला मिळत आवरून
हा हा आवरून आणि सुट्ट्या उठव लागत.
होय, रोज असं का नाही शाळा असल्यावर रोज जबरदस्ती उठवायला लागतय त्यांना. आस हाय आणि काय म्हणताय? तुम्ही असं जॉब करत होता मग तुम्हाला असं किती पगार भेटत होता?
मला किती बारा होता.
होय काय? चांगला होता तरी.
बारा हजार, हम्म! अ सकाळी सुट्ट्या भेटत होत्या ना
हा हा तेजे कट करते ना ते मग? हा हा.
होय?
कस माहिती काय ते? हा ऑफिस सरकारी होत ना ते. म शनिवार, रविवार सुट्टया त्या साठी प्लस तुमच्या
म्हणजे सणंच्या सुट्ट्या असतात ना आधीमधी
होय होय. म्हणजे काय काय जागी असं कट वगैरे करतायत तसं नाही?
नाही नाही नाही.
हा हा.
हा हा हा.
मधन मधन
होय? चांगलं होत की मग ते.
हो हो. सरकारी आठवड्या आता पाच दिवसांचा आहे तेज्यामूळ अ म्हणजे तुम्हाला ते पोट कॅनल आपले हे का नाही धरण असतात का नाही धरण धरण माहितेयत ना? हा मग धरणचे जे छोटे छोटे कॅनल अस कॅनल असतात का नाही बघा छोटे छोटे गावात न जातात
हा हा. असतेत की होय होय.
मग ते कॅनलचं पाणी कसं शेतकरी उऊसाला वगैरे घेतात ना. मग ते ऊस ज्यावेेळेस ऊस कारखान्याला जातो. मग ते कारखान्याकडनं त्या त्या शेत शेतकऱ्यांची नावं आणि ते बिल आमच्याकडे यायचं. मग ते आपली कशी पाणीपट्टी आपण भरतो. तसं ती पाणीपट्टी आम्ही वसूल करून घ्यायचो.
होय?
मग हा तशी मग ते ऊसाचे जेवढं बिल असेल त्यांच त्या बिलातून आम्ही त्यांची पाणीपट्टी काढायचो किती झाली ती आणि ती वसु सुल करून घ्यायच हा. आणि म मगजे पत्र वगैरे असत ऑफिसचं जे काम असतं पत्र व्यवहार टायपिंग ची सगळी काम करायची मी
होय? म्हणजे दिवसभर असेल ना मग ते? अकरा पाासून सहा, पाच, सहा वाजेपर्यंत.
अ अकरा म्हणजे दहा ऑफिसचा टाइम आहे दहा ते सहा वाजेपर्यंत. पण मी जायचे अकराला मग अकरा ते पाच वाजेपर्यंत करायचे म्हणजे आणि. आठड पाच दिवस फक्त काम असायच श. च्यात मी घरीच असायचे तिच्या सुट्टी दिवशी मला पण सुट्टी असायची.
असाच.
ता. हो म्हणजे शाळेला सुट्टी त्यावेळेस ऑफिसला पण सुट्टी असायची. हो शाळेला येतच आहे ती. ह् त्याच्यामुळे बरं पडत होतं म्हणजे आपलं. ति नाही नाही सेम इंग्लिशला.
हा हा हा.
सेम इंग्लिशला मग बर पडत होत आपलं ते. म्हणजे आता कसं झालं मला ते म्हणजे इथून लांब आहे ना उगलेवाडी रेल्वे स्टेन ऐक. का तुम्ही कधी घोलेडी रेल्वे स्टेशन मग तिथे आहे मग आम्हाला इथून. हा मग आमच्या इथून लांब पडत होतं मला इथून. स्टँड स्टँड पासून तिकडे जायचं. मग ते कंटाळा यायचा संध्याकाळी आल्यावरती.
होय आणि असतेच की काम दुसऱ्यानी येेऊन करायचं म्हंटलं तर.
स्टँड पर्यंत जायचं वीस रुये तिथून तिकडे वीस रुपे मग मिस् कध अस. मिस्टर सोडायचे. जेव्हा मि नसायवळे वाटयचं नाही वीस रुपये कशाला घलवा चालत. मग एक चालत यायचं म्हणलं चालत यायचं म्हटलं की पाऊन तास जातो. आणि आपलं लेडीच कसं चार पैसे कुठं वाचवायचे ते बघायचं
तेच असतंय मग असं स्कूटी वगैरे तुमच तुम्ही शिकून असं केलं तरी ते.
स्कूटी घेतली होती अ डीओ नाही का डीओ घेतलेली. पण माझी हाईट कमी असल्यामुळे मिस्टर देतच नाहीत म्हणतात नको तुझी उंची कमी आहे. पाय वगैरे पुरत्यात गर्दीमध्ये वगैरे थांबवाय नाही आली म्हणून मग ते जास्त मला दिलीच नाही मग शेवटी आम्ही ते दारात खोली दोन वर्षांन विकून टाकली हे ना म्हटलं नको.
हो ते कसं मा हो माणसांना तशी जमत्या की नाही त्याशी बायकांना जमत नाही गाडी किती. पण शिका नाही तर काय पण कराात जमत नाही ते.
आता म्हटलं नाही मिस्टरने आता म्हटलंय स्कुटी घ्यायची स्कुटी पि. थोडी कशी आपल्याला म्हणजे महिलांसाठी बरी आहे छोटी आहे ना ती.
हा हा ह
स्कुटी पिप गाडी नाही का
होय होय आहेच. ते कसं इथल्या इथ तरी आपल्याला सोपं पडतंय नाही ते आपण कुठं जास्त ट्रॉफिक असत. तिथे कशाला जातोय सोडा. तर ट्रॉफिक बघूनच भीती वाटते चालवायचं म्हटलं तर.
म्हणजे कसं होतं प्रत्येक गोष्टीला हेनची ची वाट बघत बसावं लागतंय.
लागतय हा
आपरल्याकडे गाडी असली की आपला पण काय म्हणजे आता माझं कस. अस होतय अस्तर आणायची साहित्य आणायच म्हंटलं की मिस्टरांसाठी हा मग मिस्टरांसाठी थांबावं लागतंय ना त्यांची वाट मग ते म्हणणार मी संध्याकाळशिवाय मला वेळ नाही. बर परती रात्री आली की मग त्यां. पण चिडचिड असती दिवसभर काम करून कंटाळायला असतात. म चिडचिड करतात मग त्याच्यामुळे आपन. आपल्याकडे गाडी असली की आपल आपण आणू शकतोय जाऊ शकतो ना ओ.
जाऊ सकतोय होय.
म्हणजे शाळेत म्हणा भाजी आणायचं म्हणा.
म्हणजे तुमचं झालंय काय एक स्कुट गाडीच.
नाही ऐकला म्हणजे गाडीच ड्रायविंग स हो गाडी शिकली आहे मी. म्हणजे मिस्टरांनी शिकवली मला मी काही आपलं ड्रायव्हिंग स्कूल वगैरे नव्हता लावला ह्यांनी शिकवलीय मला. येती गाडी वगैरे येते फक्त लायसन नाही अजून काढलेल. फक्त हे म्हणतात की गर्दीतून वगैरे तुला थांबवायला जमलं पाहिजे.
हा हा तेच आहे आमचं पण तसच आहे शिकवलेत घेत. शिकलेत सुद्धा गाडी पण माझं धाडसच व्हयत नाही झालंय ते जायचं चालवायला एकटी घेऊन असक ह ते कस गाड्या -
मी माझी भेटती चालुय
भीतीच वाटत भीतीच वाटत्या ते. तिथंच थांबवायला थांब समोरून मोठ्या गाड्या आल्या तर
होय
ते तेवढी भीती असं तुटाय पाहिजे म्हणत्यात तुझी. म्हणजे ते जास्त गाड्या बघितल्या आणि माणसांना कसं चालवतय. ते तस आपल्या जे होते
हो माझी मला येती म्हणजे मी चालवतं होती चांग हां.
हा हा
हो शाळा लांब आहे का मुलांची.
तुम्हाला ऐकया फोन अकरा मिनिट झाले
हो हो लावा हो
हा हा